हॅलो
हां
काय चालंय
काही नाही बसेल होतो.
आवाजले बारीक येतोय.
आता आता येतोय की क्लिअर
हा ला
आ अला का हा आत्ताच जस्ट नाव चा घेतली चालू आता कामाची तयारी दिवसभराची आज रविवारी आहे ना
हा आज बरं गिरयाक
आता सकाळीच हा सकाळीच आता ते मटनवाल्याला मटण सांगून दिलं आता त्या नोंदीतीन एक घंट्यामध्ये एक दीड घंट्यामध्येध ते मटण घेत ना म त्याला बॉइल करणं दिवसभर गिरायक बंदवायच काम नाही आज
हो आज रविवार आहे म्हंटल्या भरपर गिरायकर आहे कासं
सकाळ सकाळी मी जवळपास पाच वाजेची तयारी लागेली
हम् हम्
झोप म्हणून विषय नाही येते मला रात्री बी बारा एक दीड वाजेला झोपतो मी सकाळी पाचच्या पहिले उठून जातो तो कधी केे नाही तर मग पाच लाख
हा आता कष्टाशिवाय पर्यायच नाही ना कष्ट केलं तर हे
तेच ना मग लग्न केलं तर बायकोच्या माग मागरावं लागतं आता बिगर लग्नच आहे तर मला काय एकोणवीस बरं आहे बिना लग्नतच आताच कष्ट करून ठेवायचे नंतर मग बायको आवाल्यावर काय आरामभ झाला पाहिजेत ना
हो हो किस्त होऊन पडले बाबा आज
चार दिवस झाले होऊन
आजले आहे भरपूर आहे
हो अजून दोन दिवस जर पान नाही आला तर शेत शेतकऱ्यात कस का होईन
बघा ना आमची शेतीच नाही त्यामुळे आमचा विषय नाही पण बाकी किचनच आहेच ना शेवटी नाहीतर मगा एवढी वाढल ना काय बोलाय नको
आता माझ्याकडे बी शेती ना माझ्या आईवडिला ती शेती बी करत ना
हं
त्याला येऊन पाहाला बी टाईम नाही माझ्याकडे पण मग आता काय ये पाणी नसल्या मुळ मला बी जायचं जेवर येते शेताकड आणि विशेष म्हणजे मला शेतामध्ये काम आवडतच नाही कराला
ह ना आम्ही करतो शेताकडें गेलो की पण आता कसं जात नाही ना मग आमची मैस आणि शेळे मग तेच तेवढं करत होत आई पशी होती तेव्हा आता इकडं आल्यापासून मी आता दोन महिने काय गेलेच नाही मम्मीकडे
हा हो का
आता बघू हे म्हटलात पाठवतो आईकडे म्हणून पण ते म्हटले परत राहू दे मी माझ्याच आईला बोलवून घेतो घ्या म्हणलं मग.
हा. नाही, आता जास्त गडबड करून फायदा नाही ना.
हो ते आहेच ना. मी करमत नाही ना मला म्हणजे कधी सवयच नाही असं की आई शिवाय राहायची मला एका महिन्यात एकदा तरी जाऊन यायला लागतं ना मला करमत नाही आईशिवाय आणि आईची माया कशी वेगळीच असते ना
हा ते कळल मला बी जावा वाटत, पण मग आता काय इ ठलं बी मी जर समजा, चार पाच घंट्यासाठी केवढे बाहेर गेलो, तर मग पूर्ण आपली सेटिंग हूकून जाते आपल्या हॉ टेल मधली. पूर्ण दिवसभराचा निर्णय चुकून जातो बा, असं मला काही हरकत नाही. त्याच्यामुळे मला काही जायला चान्सच नाही.
आराम करायला मस्त लगे व्यवस्थित रुम ये, ते सगळं बनविले माझ्यासाठी मी स्पेशल दोन रूम आहे. किचन रूम ये, बैठक रूम ये आराम करायसाठी बैठक र आपलं काय म्हणतात त्याला? हॉल.
हां. ते माझ्या आईला म्हणलं य तू पण विषय कस झाला, आमच म्हणजे मैस आहे ती दूध वगैरे देते ना मग ते आम्ही डेअरीला घालतो दूध मग तिचं दूध काढणं कोण आणि जी मधली माझी बहीण आहे, ती आहे ना तिथे पण कशी आहे ना, ती पण कामाला जाते ना बाहेर
हा हा.
मग ती म्हणे, मी नाही काढनार.
आता दुधाचे पण किती, मिसळण वगैरे चालले बघितलं ना.
होव.
लय लय आता आम्ही पिशवीतलं दूध आणलं त्या दिवशी, तर एक दिवस फक्त फ्रिज मध्ये ठेवलं, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी गरम नाही आम्ही केल, आणि दुसऱ्या दिवशी गरम कराय घेतलं. तर असं पूर्ण त्यात असं गट्टा गट्टा झालेली. म्हणजे ते खराब दूध झालं लगेच म्हणजे किती हे असेल ना.
केमिकल युक्त.
हा.
केमिकल मिक्स. आता ते माझ -माझ्याकडे एक शेतकरी दूध आणून टाकतो. त्याच्याकडून दररोज मी डिग्री लावून दूध घेत असतो, तीस लिटर दूध देतो ते मला तो माणूस.
हा ना.
हा. आता तीस लिटरचे तेला बी पैसे द्यायला पुरले पाहिजेत, मला दूध बी राहायला पाहिजे. पूर्ण दिवसभर नाही तर, मग ते काय ते दूध आणून टाकून देईन डबल ते खराब झालं तर काय पुरणार आहे मला. अन सरळ सरळ डेअरी वर, येऊन तुम्ही घेतच नाही कवा दुध. काउन किती गॅरंटीच नाही, त्या दुधाची मिलावट आहे का नाही आहे.
हो, आपण लहान होतो त्यावेेळेस कित ते म्हणजे तुम्हाला माहित आहे, आम्ही जर आम्ही तर लहान होतो. म्हे आम्हाला सवय लावली आ् आणि त्यावेळेस आमचे वडील छ चांगले होते ना म्हणजे आजारी नवते त्यांनी अशी सवय लावलेली की दूध काढल्या काढल्या आम्ही प्यायचो बिना गरम करता म्हणजे एवढं ते हे होतं म्हणजे काय म्हणतात त्याला पौष्टिक हा आणि आता तसचं दूध प्यायला गेलं गरम केलेलं पिऊ वाटत नाही आता.
नाही निस्ता वास येतो त्याचा.
हा.
केमिकलचा वास येतो नाही तर, मग कसा तरी वास येतो वेगळाच त्याचा. आणि मळमळ व्हायला, सुरुवात होती हा.
प्रोटीन दुधात तर किती प्रोटीन असत ना आता ते प्रोटीनच आपल्याला मिळत नाही
नाही तेच बरला खास
हा ना आता खूप अवघड झालेय आणि आता तुम्हाला माहती आहे का जास्त कोण असे म्हणजे म्हैस वगैरे पाहायला तयार नाहीत मग जास्त करून ते पावडर निघाले दूध पावडर तेच यूज करतात जास्त प्रमाणात आता
दूध पावडर दूध पावडरमध्येध्ये तर जास्त केमिकल आहे अजून ते दूध पावडर शरीरासाठी लय जास्त आहे कारण की दूध अपेक्षा बी जास्त
जास्त हो
पण लोकायला काय लाग तर आता घट्ट प्यायची सवय लागली लोकायला दुधाची त्याच्यामध्ये पान त्याच्यामध्ये पाणी टाकत नाही समजा बायचान्स आपण दूध डेअरीवरून म्हणा नाही तर दुकानातून म्हणा दूध पॅकेट आणलं दूध बॅग
तर ते त्याच्यात पाणीसद्धा टाकत नाही नसतं
नुसत्या दुधाचा चहा करतात आता आता पहिलं होतं कास क नुसत्या दुधाच नुसत एकट म् प जरी दूध वतलं तरी किती घट्ट चहा यायचा आणि आता मिसळ पाणी वगैरे सगळं मिक्स असते त्यामु कि क च करून पितात तरी पाण्यागत चहा लागतो
घरच्या शेळायचं दूध जे ना त्याच्यामध्ये समजा आपण गरम करायला ठेवलं एक ार दूध असल एक किंवा अर्धा लिटर बी दूध असलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी शंभर मिले तरी पाणी टाकावं लागतच होतं त्याला पतलं करायसाठी नाही तितकं घट राततील
हो
जयशवाण ना आताच त उदा असं झालंय त्याच्यामध्ये पत्ते टाकाव का नाही टाकाव ते टोमॅटिक कलर बी येतो त्याला आणि ॲटोमॅटिक गोड पाणा बि येऊन जातो कमी साखरी टाकली ना टोमेटिक गोड पाण येऊन जातो त्याला
तेच ना
हम्
आता लय वेगळं काम झालंय आता काही करा
एक एकनाथ मुंडेनं बरेच श एकनाथ मुंडेनं बर्याच कंपन्या बंद केल्यात तर मिलत
हो भरपूर भरपूर गेल्या वेळेस नाही म्हणजे सातार म पण एक हॉटेल आहे गेल्या वेळेस काय झालेलं त्यांनी ना किचनच्या वर उंदरा्याची जाळी ठेवलेली
हा.
मग किचनच्या वर उंदराची जाळी म्हणजे किती विचित्र काम. एवढं मोठं हॉटेल आहे, एवढं प्रसिद्ध हॉटेल आहे सातारमधलं ते आणि उंदराची जाळी घावली तसे ते सीलच करत होते पण त्यांना एक ताकीद दिली त्या टामिंगला. परत जर ही चूक आढ तर सील करण्यात येईल म्हणून मग आता एवढं स्ट्रिक्ट केलंय ना की काय बोलायच न पण तुम्हाला माहिती तिथे एवढी महागा आहे ना म्हणजे आपण जी शंभर रुपयाची बिर्याणी बाहेर खातो ना ते तिथं साडे चारशे आणि पाचशे रुपय पहिले बिर्याणी मिळते
असेल असेल. माझ्या हॉटेललाच होतं बिर्याणी. माझ्याकडे दोनशे साठ रुपये प्लेट आहे.
हा ना.
हा.
पण हॉटेललाही हे दर असतात. आपण सेपरेट जे रस्त्यावर बिर्याणी खातो. तिथे एकशे वीस दीडशे हे रेट असतात. पण हॉटेल वगैरे खायचं म्हणलं अ अडीचशे तीनशे ठीके आहे बाबा साडेचारशे आणि पाचशे कुठे गेलं ना?
हो पण जे मनात आले भाऊ ते लावून देवराले.
हा.
माझ्याकडे रिझनेबल रेट आहे. गिरायकाला जास्त नाराज बी करत नाही. गिरायक खुश होऊन जातं माझ्याकडून.
माझ अस काम नाही की चला की तुमच्याकडे एवढेच पैसे येईन मग तुम्ही एवढ्या पैशच कस काय जेवले? ठीक आहे बाबा. तुम्ही समजा दोन हजारच जेवले तुमच्याकडे हजारच रुपये. तुम्ही काय करा एक तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन जा नाही तर मला तुमच काहीतरी कार्ड द्या. मी त्या कार्डवर दोन तीन दिवसांनी तुम्हाला फोन करीन, त्यावेळेस तुम्ही मला बाकीचं पेमेंट करा.
हा ना.
हा आता जे आहे ना हॉटेलमध्ये हॉटेल लाईन मध्ये लोक काय करतात? मंचाय भाव लावून दे त्या डबल समोरच्या कस्टमबरकडे तेवढे पैसे राहत्या नाही राहत्या.
ते इज्जत जाय सारखे येऊन जातं ना. जर कोणी पाव रावळे सोबत अस जर बिलामध्ये पैसे का कमी पडले त ते इजत गेले सारखी गोष्ट राहते ना.
हो.
बरोबर आहे की नाही?
ते आहेच हो बरोबर आहे.
त्याच्यामुळे आपण बी रिजनेबलच रेट ठेवेल ब दैनिक इन्कम मध्ये समजा लई कमी आहे. आता किती आपण बाहेर काम केलं काही केलं तर लोक बारा तेरा हजार रुपयाच्या वर पैसे देत नाही जास्त जास्त पंधरा हजार रुपये महिना देतात.
हो ना.
आ ते काय आहे? लोकांला ते पंधरा हजारमध्येध सुुद्धा ते व्यवस्थित खाऊ द्यायणार नाही सरकार.
हां
काय करणारे हा हो
बर.